येतो येतोय
हला आहेकू
याल याल मगशी काय झाल होत
म नाही वला तुझाच आवाज येत न तुझा आवाज येत होता माझा तुला येत न्हता
बरं बरं ठीक आहे ठीक आहे
हा
पाऊस आहे का तिकडं
हो वय बा का सकाळपसून आहेा जरा जास्तच म्हणजे सकाळी जरा कमी होता आता मगाशी अ लई पडलाय
हा हा हा
तुमच्याकडे
आमचा एक ाकट थांबलाय बघ सध्या दुपारी मगा शिलाई पडला
हम् तिकडं आणि इकडं सेमच पडते वाटत
होय कदाचित
ह ह
हॅलो
गार वारे सुटले बाई
हॅलो
हां
ॲडिशनर
अगं काय झालं माहितीय काय यल तीस ती म्हणजे ट्रान्सफर सर्टिफिकेट असतं ते कॉलेजमधनं आपल्याला ॲडमिशन भेट तेल कनी तेव्हा देतात त्या कॉलेजला डायरेक्ट जातय आपण ज कॉ ॲडमिशन ॲडमिशन मिेळले आणि ॉ आणि मग टीसी सोबतच एल सी पण देतात कारण आ आपण ते कॉलेज सोडलं ना मग या लसी पण तेव्हाच देतात मग आता मला हॉस्टेलच तर तीस तारखेपर्यंत भरायचं आहे म्हणजे खरं माझ्याकडे एल नाही मग त्या वन्यू डॉक्यमेंट मल सी सांगली
त्याला लागेल ग
आं
त्यांना सांगावं लागेल एलसी अजून नाही आहे माझ्याकडं म्हणून फोन कर मॅडमला
हो आता उद्या करते की आता टाइम सपला असत र
आज रविवार सुट्ट असणार पण कदाचित उद्याच कर म
हो चालते उद्या करते की हो हो पाठवला
अच्ा मेनू काय आहे
आज अं अं अं पावभाजी बनवायची होती. पण गडबड झाली ना थोडी ते अ आमच्या गल्लीत साखरपुडा होता ग एका मुलग्याचा मम्मी पप काल शोलाच तिकडें गेलते.
हा हा हा
हम्म
मग कधी बनवणार हाय.
बघू आता बनवायची.
मला पण पावभाजी खाऊ वाटली आता ऐकून
ये ना मग
हम्म बरं बरं येते.
बनव तू बनव तू तुलाच विचारणार होते सांग क किती बनवतीस.
ते तेनी सामान आणून द्यायला नाहीयेत गं. बाबांच ऑपरेशन झालंय म ते गाडीवर ब मी गाडी चालवत नाही सध्या
बर बर बर मग कशी बनवायची सांग तरी मी तर क तो क करून खातो.
काय हे फ्लावर
हम्म
फ्रोजन मटार, बटाटा, ढब्बू जरासं बीट कलर येण्यासाठी हे सगळं आधी कुकर ला लावून घे. शिट्ट्या देऊन च
ह
हॅलो
आलं
येतोय का आवाज
हो
मग ते सगळं एकदम गिर शिजवून घ्यायचं कुकर ला त्याच्यानंत तर ना ते एका पातेल्यात काढायचं.
हा
आणि स्मॅश करायचं स्मॅशरनं.
हा
त्याच्यानंतर ना कांदा टोमॅटो जास्त चिरून घ्यायचा. दोन चमचे तूप सोडायचं.
हा
एका कढईत त्याच्यानंतर त्यात थोडं जिरं मग कांदा टोमॅटो व्यवस्थित भाजून घ्यायचा त्याच्यानंतर न चटणी मीठ हळ
हॅलो हा आला आला.
पावभाजी मसाला घालायचा.
अच्छा म्हणजे ते चांगलं असं हे कर मॅश मॅश करून घ्यायचं का?
हा आणि स्मॅश केलेलं मग त्याच्यात घालायचं.
काय लागत्यात? हॅलो
हॅलो
आला
काय झालेल ग आज नेमकं?
रेंज नसेल ग पाऊस आहे ना तर मग रिचार्ज संपलाय हॉटसस्पॉट घेतलेय मी
त्यामुळं का?
हा
ह
अगं हस्पटीन भेला गेल्यावर
अ ते म
कशाला
आ जाम येत र
हां मग बोलू नकोस
हो
राहू दे.
हम.
हॅलो.
हॅलो.
आता येतोय ब आवाज.
हा ठीक आहे.
मग पावभाजीचा असते ना मसाला ते पूर्ण तेल सुटूपर्यंत शिजवून घ्यायचं.
हा
मग पावभाजी बणते्या आणि तोपर्यंत इकडं मग बटर लावून. अ पाव तव्यात गरम करायचे आणि जसे गरम हो तस द्यायचं मग जर असा कांदा शिरायचा िंबि शिरायची त्या पावभाजी वती टाकायची झाली पावभाजी तयार
वा मस्त बनते कि ग बघू ट्राय करते
परवा माझ्या नंद ननंद आलेली दोन नंबर. तेव्हा आम्ही केली होती. मस्त झालेली पुरली नाही शेवटी कमी पडली.
मी खूप केलेली सकाळी खाऊन आणि संध्याकाळी पण खाल्ले खूप.
तुमचं सगळं खूपच असते आमच्यात तेवढेच असते.
हा तुम्ही मोठी माणसं.
हम्म होय. ती संध्या बनवली नव्हती सकाळी.
त
संध्याकाळी बनवलेली मग पाव आणि भात बनवलेलं पाटव पण पोटात दुखणार बघ तुझ्या.
ह ह ह नये मण्टे म तू आल्यावर बन्यूयाकी.
बरं बरं ठीक आहे. हम्म बघू आता जिजू णा विचार कधी पाठवून देतय.
मी पण प्रेणी पण येत आहे तुला पण दोन दिवस त्याला घेऊन जातात एवढंच करतात. मी काय तुला एकटिला सोडत.
होय नाही सोडत आता प्रेग्नेन्सी मग काळजी घेतात ना जास्त.
होय काळजी घ्यायला पाहिजे त्यात पावसाळ्याचे दिवस.
होय पाय वगैरे मिसटला तर त्यामुळ.
आणि लांब पण आहे ग जवळ थोडी आहे.
होय लांब आहे दीड तास तरी लागतोय.
हम्म.
आता बाल बावीस तारखेला जाणार आहे.
इकडे ये न र एसका.
हो बावीस तारखेला कोल्हापूरला जाणार आहे दाखवा दाखवायला सोनोग्राफी आहे ना.
मग येतव्हा इकडे.
हा हा त्याने काय म्हणतात बघतनी येऊन जाते.
हम्म हट्ट कर.
हो.
जाणारच असा.
ठीक बर ठेवू का आता.
आ.
ठेऊ का
का?
बोलणार रेश म बोल.
ओके ठेव आणिी परत कर मग
ह हा